ओ.
हा बोला. झालं, चहा-पाणी.
हा मम्मे, मला पाचशे दे.
हां.
ये .
संध्याकाळचं कराया नाय भेटतं?
नहीं, संध्याकाळची चहा पाणी ना.
हा.
हा, संध्याकाळची चहा पाणी नाही भेटत म्हटलं मला.
अच्छा, मग तू बनून घेत जा, तू बी देत जा दुसऱ्यांना.
नाही, त्या तसं नाही, कढे म्हणते, हो. ते तिच्या आवडीचं बोल होते का, मी चहा बनवतोय, मला चहा नाही लागत. ते कॉफी किंवा ग्रीन टी बनवत नाही, हो.
अच्छा.
किंवा मग चहा असं मला आद्रक वाली पाहिजे, किंवा त्याच्या सोबत काहीतरी लेमन टी पाहिजे असं. नुसती चहा, मला काही तेवढा इंटरेस्ट नाही.
तु काय हॉटेल सारखं ट्रीटमेंट मागतो इथं, मग कसं भेटल तुला? कुणाचं ?
अं, गं ग्रीन टी मध्ये काही ही नाही उलट चहा वगैरेे सोपं हाया.
हा, ते आहे?
मग आता किचनचचं, मालक जो आहे स्वतःच्या आवडीचचं. अं करतो आणि ते जबाबदारी .
हा, बरोबर.
हंम मला तर चहा मागितला, मी तर तीला सांगितलं हेही. ते चहा, कॉफी, ग्रीन टी ते सगळंच हो, हो. जसं दुध, दुध असतं, तसं गं. छान असं पॅकेट पण आणायचं, दर दोन दिवसांनी म्हणजे आठवड्यात तीन . हो.
हा, हा.
आ ते. डायरेक्ट थोडंसय त्याच्यामध्ये . अं जी वगैरे टाकून. त्याला बनवायची पण गरज नाही, डायरेक्ट प्यायचं.
हाट. अच्छा, हा, हा.
हा, पण मग ते आपल्या आयडिया चालत नाही ना, किचनचा जो माल आहे स्वतःचाचं हे करतो, मोदी सारखा .
हा, म-मग मालकी हक्क कोण सोडणार? मालकी हक्क कोण सोडत नाही आजकाल. बरोबर आहे हं.
सगळे, हंम्म.
मग?
तर त्यामुळे काय? आणि आस आठवडा आठ. असं बी आठवडा भर तर काय संध्याकाळची चारला नसतेचं, ते साडे सहाला येतात. हो. आणि आलं कि स्वैपाकाला लागतात. फक्त शनिवार रैवारचाच संध्याकाळची चहा हो, म ती बी देते की मला
अच्छा
अं, कधी कधी मुड असला तर भेटून जातो पॉपकॉर्न वगरे काहीतरी पोरांसाठी घे. धाव्वीला भेटतात तर मला पण भेटून जातात.
हा हा हा. म डंपिंग मोडय त तुमची मजाय मंग हा?
हा
पाऊस सुरू झाला, आता इकडे पाऊस पडतोय, हलका हलका.
हा इथं मंग चार वाजल्या नंतर जोरदार पाऊस आला होता. गर्दीतं फोन आला होता बाबा सर
हां काय म्हणून ग्यायला ये पप्पा?
हा घ्यायला. तो छत्री घेऊन गेला नव्हता छत्री तुटलेली होती त्याची आणि
हान
त्याची मम्मी आज, गेलेली नाही सुटी आसल्यामुळे.
हां बरोबर.
तो म्हणे, आवाज ओके नाई काढी
हा
म्हटलं तेवढ्यासाठी घरी येत नाही? तुला काय नुसतं रोड क्रॉस करायचाय आणि रिक्षात बसायचंय.
हाआ
गाडी चं रोडा क्रॉस करूनच तुला गाडी
ते प्पणाय हं हं
पण मी रिक्षासाठी अजून थोडंसं दोन मिनिट पहात होतो त एक्स्ट्रा ओला होतो तुझ्यामुळंच तरगे तेवा इमेजीएटली पाहिजे ना? तेव्वा
तसेच मग आजकालचे पोरं काय करायचं?
आ मग फुलुन त्यांना इमोनिटी नाई, त्यांना अनुभव नाई, त्यांना एंजॉरी त्यांना मोबाईलशिवाय, अँटी चौका माईत नाई एन्जॉयमेंट.
आमचं त दिवसभर कायाय? त्यांना नाईतं मंग आब्यास त्यांना सांगितलं कीवा मग करत बसायचं. माजे रेडींग बेडींग काई कराचंच नाई.
तो तरी, हो म्होरकं करतो म्हणजे तो कायतरी पुस्तकं उघडून तुमी घर पोवचत असेल ना? तितं प्राता आला तो. आलात? आता त्याच्या मम्मीचा वायफाय घील, वायफाय चालेला की बाहेर जायचं कंटिन्यू म मोबाईल आणि जर्नी. हो, आणिई वायफाय का कायये? तो मुलगा असा असतो त्यांचा आता इन्स्टंट्युटचा वायफाय म्हंटल्यावर.
हा ते अ म्हाय ते तरच चांगलं असेल कॉलीटी त्याचं
हा म्हंजे मोती टीकालंल चालतं त्यांचं ते. हा अभ्यासचं पण पण, त्यांनाच माहिती. आता बोलून -बोलून किती बोलणार. शेवटी बोलून बोलून स्वतः पण दुःखी व्हायचं आणि त्यांना पण दुःखी करायचं असं आता मोठे झाले ते रिलेशन वगैरे काही असतं की नाही, अं.
त्यांना बी कळायला पाहिजे ना, आता कसं वागायचं, कसं बोलायचं.
आणि आता ते स्कॅम काय जे करायचं तेच करणार शेवटी ते. कितीही बोला, काय बोलायचं.
हां शानी आज फाले.
हुं..
हा
काय
म्हणजे आम्ही खांदेवाडीला आहे एक तोडी आज रागूनं खाल्लंय ना.
अच्छा
हां आज तर शहाणपणा करत होता, अभ्यास दिलेला करत नाही.
तेच्यावर आता अजून दोन -तीन वर्षानंतर
हा
दोन -तीन वर्षानंतर त्याला राग यायला सुरुवात होईल ना मग,, करत जाईल ना तो चिडचिड मोठा झाला की,
आत्ताच राग येतो त्याला आत्ताच चिडचिड करतो तो.
नाही -नाही जिथंं चिनी शेणकुट ते तेव्हा सांगणार, आम्हीं गेल्यावर आत सोडणार.
हां, आणि असा गुश्शाने बघतो तो त्याला काय बोललं तर.
नाही ती कच्ची मिशी त्यला आता जरा रागच असा तर त्याचा एवढा-तेवढा तो किंग वाटत असेल, तो राग राहील आमच्या कडे आता तो दिवस कार्यक्रम करायला घेऊन जातो
हां आपलं स्कॅम की आता मत फुटलंच हे ना.
तिथं जाऊन तर मी फुकटात आला की जेऊन.
दाढी फुटायची बाकी फक्त आता.
नाही दाढी फुटलेली आहे, दाढी करू झाली दोन-तीनदा.
अच्छा करतो का?
हा हा
दाढी करतो का तो?
मी करून देतो त्याची दाढी.
का बरं तो करत नाही का दाढी स्वतःची?
नाही अजून ब्लेड नाही ना मग त्याच्यासाठी ना ट्रिगर चालवतो ना मग ट्रिगर. अ मी चालवून देतो मग.
हा, हा‌ अच्छा.
हा त्याला ते पुढची दाढी आलेली ना बकरीवाली,
हा बकरी दाढी
हा मग त्याला अजून ब्लेड चालवता का नाही येत मग. आता ते समजा ते उज्वलच न्हत किंवा आता ह नव्हतं स्टीमर चालवून देतो त्याला मी
हा.. अच्छा.
हा मेशी बी काढायचं म्हणत होता तो, म्हटलं मिशी अजून राहूदे म्हटत मीशी. चागली दिसते.
नाही ते एकदाच काढली की मग ते कडक केस यायला लागता. मग ते काढावी लागते मग नंतर. हा मग तो आपण कमी वयामध्ये वयसकर दिसणार.
पूर्ण दाडी पूर्ण दाडी येणार. पण ग काढय
हां.
आला तो आता.
अच्छा.
हा मला म्हणतोस सध्याकाळीस तिथं काय काय केलं त्याची रीपोर्टिंग देतो. पूर्ण दिवसभराची. कुठला क्लास झाला. काय झाल. कसली प्रॅक्टिस केली.
अच्छा, तू घेतो का?
करायचं ते आता त आपल्या समोरच घरात. वायफाय व मोबाईल वरती अभ्यास. सागायला काही सांगत असतो. त्याला काय? कधी कधी क्रॉस चेक करायच म. वह्या वगैरे.
हा.
म त, तो बी चापटरे म. ततो तो जुनं काहीतरी दाखवतो. त्याच्यामध्ये टायटल नसत दिलेल. डेट नसती. हो. मग त्याला, झापाव लागत मग. हा मग ते जुन दाखवायच मग मा.
हा.
त्याला सागावा लागत. डेट कुठ? टायटल कुठय? काय लीलंय काहीच कळत नाही. शेवटी किती बोला काय तिथे. त्यांना जे करायच तेच करणार. त्यांना काय ठीके. बोलून बोलून मी काय पोराना आपण अभ्यास करायला लावायच. इकड काय कम्पिटिशनचे. सगळीकडेच. अ पेपर लिक. हे ते भ्रष्टा चारे. नुसताच आपल्या पोरांनी, पेपर सोडून
मी की बोलून बोलून एक दिवस माणूस तू नेहमी. पण त्यांनी त्यांच त्यांच करायला पाहिजे.
आओ तेच ना. आता तो माझ्याकड नाही येत वायफाय मागायला. वायफाय मागायला माझ्याकडे नाहीयेत. तो मी नाही देततेला वायफाय. तेच्या मम्मीला बी समजेला पाहिजे, तेची मम्मी वायफाय देते. त्याला. रोज काय ग तुझं वाय फाय? काय अभ्यास करतोय तू? काय मार्क पाडताय?
मग मग ते कसय. मग दोन जणामधीही फक्त एकानेच बोलायचं. आणि एकाने नुसतच गोडघोड वागायचं. तर मग कस ते चुकीच दिसत ना.
हा मग आपण एकच जण. एक जण च्या बोल्यान तो ढिला जाईल म.
काय म?
हम्म. काय म? संध्याकाळच प्लॅन काय? स्वयंपाक?
स्वयंपाक मला वाटतं. नाही सकाळी साबुदाने होते त्यामुळे संध्याकाळी. साबुदाणा वडा राहील साबुदाणा वडा आणि दही.
अच्छा आमच्याकडे साबूदाना वाड. आणि बघर साबुदाणा वडा आणि बघर आमच्याकड.
बगर बागल मग तिलाच येतो.
नाही कर सबस्क्राब कर.
अ खिचडी मारी वगैरे काली होत.
हा, ब ठीके अ दिन द ना.
नाही आमच्याकडे मेळा मिवबड्डी पण राह हो सि पणच सायट बंद होते, हो. ते दही वगैरे थोडंस नेमकं ते तरी सांग. नाही तर बोलदो साबूधानाच भेटलल. हेलेट नको वाय आपण. मग काय सिंपल फक्त एकच आहेयम सावधसडी दोन ह दुसरं काहीच नाही.
अच्छा
ते पर्सनली काल रागावलो होतो, मग ते आज तरी सकाळी मिरशीली भाषी वगैरे आणि दही वगैरे होतं. नाही तरी काहीच नसतं नाही. जर आज मी काही बोलत नाही तर मी त्याचा टाइम टेबलऊ जर आज जार काय बोलल नाही तर तिथेन. क्लिटी पण नसते अस म्हणजे शेवटी बोलायचीच वेळ येते कधी
खूब चांगली आहे.